नाही रे ती घडाघाड बोलत नाही म सध्या म्हणतोस कि तू
हम्म.
आपण स्वतःहून तर कधी फोन करतच नाही मला मीच करतो काय झाल ऍडमिशनच कुठं घेणार आहे. ती काय करत नाही बाबा.
मग तुझ्याकतच आहे पण तुझ्याकतच आहे किं म ती पण.
हाय सोड.
हा.
खरं असं स्वतःहून अं गडगडा बोलत नाही रे बोलतेय सोडं गडा गडा.
माझे क.
हा म्हणजे अस कोणा सांगून बोल. बोलत्या नाही तुझ्या पेक्षा बरी आहे बोलत सगळ्यांसंग सोड.
हा मी काय बोलत नाही होई.
आणि बोलतोस की खर तुझं कसे माहिती काय जास्त घस्टीचं असत तर त्यांच्यासोबतच बोलतोस की तू
हो तेवढंच तुमच्या याच्याशी आता मी ते आपल्याला मी तच्याशी बोलतोय दुसरीयाकडे काय. मामा संघ पण एवढं नसते बोलणं.
हा कसं आहे तर बुलत्या सोडती.
हा हं हम्म हम्म.
खरं असं मनातलं घडघड घडघड असं बोलत नाही आत कुठतं दाबून ठेवल्यावर ठेवत्या.
असं आहे का असडं तिस नाही. तथलं.
तिला स्कोजर का मेरे त्यामुळे जर अस ऍडमिशनच नैवे न काय.
म काया एम कॅम आहे येत म.
नाही तला एम काॅम करायचं नाही.
मग एम बी ए करून पोरेच काय आहे. काही करणार एमबीए करून. एम बी वरून काय तुम्ही मार्केटिंग ला जाणार आहे काय.
नाही रे, ये एम बी ए करून काय मार्केटिंग मध्येच एम बी ए आहे रे, स्पेशलायझेशन किती हायत माहित काय ढिग. स्पेशलायझेशन त्यात, आय टी मध्ये हाय, एच आर मध्ये हाय.
एच आर मध्ये हायत परतन आणि हे, कुठलं तुला सांगतो. फायन्स मध्ये आणि हेज, प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून पण एक हाय. लै हायत बाळ.
ती तिला, हा बोल, बोल, बोल, बोल.
मी काय नाही सोड एम बी ए‌ करणार उगस फक्त, हो माझं घे फक्त ग्रॅज्युएशन कंप्ललीट झालं, पण मग फक्त मी हे ह्याच ऑप्शन उरतो. थांबूण काय चूक तुला वाटते. काय थांबू काय ह्यात,
हे नको नको हेचावर, काय थांबू नकोस तू.
हा हा हा हा,
आणि काय तर कर,
मग एम बी एच करणार हायस होय तू. मग का एम सी करणार,
बघू बाबा, एम सी एल ला मला ऍडमिशन भेटत आमच्या इथे तर काय भेटत नाही सोड,
हां हां मग डोनेशन भरून,
नाही नाही तर पप्पाची तयारी, माझी तयारी नाहीये आणि, पप्पाची काय, ह..
डोनेशन चं,
नाही बाबा, ये तो डोनेशन बिनेशन काय नाही बाबा,
अगं थामये नेटवर्क चालाय. व्यवस्थित व्यवस्थित, नेटवर्क चालाय.
कट करू नकोस, कट करू नकोन
तुझा नेटकट बी हाला लाय तु बी उड,
बघ बघ, याले काय ऐकू याले काय? हाय हाय डोन.. डोनेशन बिनेशन मॅनेजमेंट खात्यात, मग काय नाही बाबा. कोट्यातन कोट्यातन,
का गं पैसे नाहीत.
नाही बाबा आधी, काय डोक्यावर पडला हायस काय,
दोन वर्ष, अगं इथ एमसीए पटेल तस त्याला सत्तर हजार रुपये फी आहे फक्त,
सत्तर हजार,
हा,
काय सांगालायस परवा मला फोन आलता.
किती,
एकोणनव्वद हजार फी आहे, म्हणून सांगितल्यात.
एकोणनव्वद हजार म्हणून सांगितलंय तुला,
एकोन नव्वद हजार रुपये फी हाय म्हणून सांगितल्यात.
मग ओळखीन गेलीस तर मग होतंय गं कमी आता. आमचं एक पाहुना आहे डी वाय पाटीलला जॉबला हाय.
हा,
फक्त तिथं, संजय पाटलांची सही आणलीस कणी डायरेक्ट पाच हजार रुपये कमी होण्यात.
पाच हजार रुपये,
हा पाच, पैसे कमी होत्यात वळखीन गेल्यावर तुम्ही, तुमचं ही हे, वेगळं लागलं गं मतदारसंघ. मतदारसंघ मध्ये वेगळंच लागलं पूर्ण सगळं
पण एकोणनव्वद हजार फी आहे. म्हणून सांगितलेत बघ मला,
हा हा,
आणि काय स्कोरबीरच, स्कोरबीरच काय विषय नाही ये तिथं. हा, त्यामुळे काय विष हा रेग्युलर फी सगळ्यांना हा हा
विशाली तम
हा
उद्या फिजिकलला ब फिजिकली म्हजे फिजिकल किती वाजता आहे
चाारला
चा येणार आहेच का मग
येणार येणार हम
शा म्हणार तो आणि कुणा सग काय करायली
लायब्ररी किती वाजताय
आमच लवर फक्त ते ग्राउंड एवढंच आहे बघ आता दुसरं काय यच नाही
हम्म हम्म
ल अस ना ब
फिजिकल येणार आहे कि येणार आहेस काय
आमचं तेवढंचातं नबत कोणाच्या
ह
अस लांब आता फिरायचं आल मी फिरायच आल म
तिला हुशाराय तिला हुशारय त्याला कळलं पण असेल क आवाजीबात गेला असला तर
नाही ज एक चार फड आणंतर तिथंच मला थांबून सांगितलंला
हा हा हा हा
त्यामु पण नाहीतर काय
कदा काय घ्यायचंय सध्या करा काय घ्यायचंय
हम् त्याला काय भ्यायचय त्याला कोण भ्याचय प
भेेत नाही रे ते भेेत नाही रे डोक लई खात यते पूर्वबाबा एक एकच एकच बोलून बोलू नाही ोक मग तू कसला मला फोन करसील त्यालाच फोन करणार त्या लोघं खाते बाबा ते
ह तेच काय रे तिचं काय नसते.. ती माझ्या संग एवडं कुठं माझं काय नाही माझं... बोलत पण नाही मी तेवढंच... घरातच नसतंय घरातच नसतोय मी... घरात... मी आत्ता नऊला गेलेलो... नऊ साडेनऊला गेलेलो परत मग आत्ता साडेआठ आज तर साडेआठ वाजलेले यायला
करतूस ना स्वतः अभ्यास तू
अभ्यास करतोय की... पण त्याचा रिझल्ट दिसत नाही कि
दिसणार आहे सत्या... एक दिवस नक्की दिसणार कोण कोण बोलल्यात बघ
ह् आज गेलतो कोल्हापूरला. फिराय.. फिराय म्हणतो काम ए
काय ते
कोल्हापूरला गेलतो ग... काम होतं... पुस्तकं आणायला
नक्की पुस्तकं आणायलाच का.. हम्म
आमचं थोबाड घ्या बघून.. हम्म... व्यवस्थित ए ह.. बघते ते पण बघत नाय
मला काय वाटत नाही सध्या पुस्तकाने एक पुस्तक
मम्मी पण म्हणली तू पुस्तक आणायला गेलता ना
आता मी ताईला फोन करून सांगणार... ताये डाल कुछ तो काला है ताये जरा लक्ष दे पोरग्याकडं
लक्ष नाही गं माझं पूर्ण माझ्या फोन मध्ये काही आहे बघ जरा... तुझ्या शिवाय दुसऱ्या कुठल्या पोरीसंग बोलत नाय
हम्म सगळी पोरं... सगळी पोरं असंच म्हणत्यात रे
हम्म... विश्वास नाही माझ्यावर
हाय हाय.. हाय रे हाय
हाय
मला सांगितलं असतंच की... मग मला सांगितलं असतच की... असतं तर
होय आता साध्या साध्या तुला गोष्ट मी सांगतोय केस हे करत्या ते करत्या
हा मग ते सांगितलं नसतास व्हय.. व्हय व्हय... अन झालं तर होय सांगितला असतास तर तू
सांगितलं असते की झालं तर... झालं तर माझ्यात तेवढं गट्स नाहीत हो बोलायला पोरीसंग तिथल्या.. तिथं मला नकोच वाटतंय
तिथलं काय पोरी... बडे बाप की अवलाद असतीला
नाही त्या.. एवढ्या नाहीत... असेल की आपल्या तुमच्या तुझ्यासारख्या आपल्यासारख्या
हा हा ऍव्हरेज
श्रीमंत नायी तिथं.. हायतं... नसतील शेतक आपल्या इकडलेच भागात मुले आहेत आणि गावाकडले बऱ्यापैकी.. अन आमच्याकडे आज गेलेले काही मुली आहे असं का... आम्ही कोणच घरचं काम एवढे कुठे श्रीमंताचं कोण नाही आहेत आहेत दोन तीन फक्त डॉक्टर.. डॉक्टर होती ग होय ते डॉक्टरची एक्झाम देत होती ती श्रीमंत होती... त्यांच्यात एक जण हाये त्याचा वडील डॉक्टर... आजा डॉक्टर होता ते पण पोरगं पण डॉक्टरची हे करते सगळ्या अभ्यास.. भ्यासाला येतात गं हितं
हा हा
त्यामुळे काही एवढं नसते कोण मुलं आहे तुमचा पाव्हणं नाही तिझा विषय काढू नका. तुमचं पाहुण आहेत ते. तिला तर बघायच्या आधीच मी चेंज करून सांगितलं तुला.
ते काय सोड
बडी बाप की औलाद जाऊदे सोड त्याचा विचार पण. घेऊ नको आणि मी कुठ विचार केला नाही त्याचा अजून.
तूच काढलास बघ बाबा.
हा बडी बाप की सांगालोय गं तुला.
हा हा असुदे घे हम्म हम्म.
काय अभ्यास आता. अभ्यास मी करालोय सोड अभ्यासात मी. एकदम नाही पहिला फॉर्म सुटत्यात ना. सरकारकडे असतंय सगळ. पहिला सरकार. गृह गृहमंत्री असते का नाही तो भरती काढतोय. जी आर काढतोय म ते जी आर पास झाला का नाही मग. ते महाराष्ट्र पुढचे. पोर्टल असतय त्या पोर्टलवर फॉर्म भरायचं. मग म मैदानी चाचणीसाठी प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड येतय.
हम्म हम्म.
मग फिजिकल देऊन यायचं.
हम्म हम्म.
देऊन आल्यावर मग कट ऑफ येतोय. किती पडलं आपलं मार्क आणि कट ऑप बसतोय काय बघायचं.
हा.
मग एक आठवडा किंवा दोन आठवड्यात पेपर होतोय मग.
हम्म हम्म.
पत्र येतय आणि मग पेपर होतोय पेपर. पेपर झालं की मग. फायनल स्कोर बघत्यात एकशे पन्नास पैकी का नाही. कमीत कमी एकशे तीस झाला स्कोर एकशे एकतीस एकशे बत्तीस पर्यंत. नाही मग काम होतय मग ते पेपरवर पण असंतय गं. पेपर जर अवघड आला तर मेरीट कमी जातंय. पेपर जर सोपा आला तरी मेरीट पण जास्त जातंय असं आहे.
झालं काय.
असं असंतय होय हे.
हा हा हा नाहीतर सोपं काहीच नाही आता. एवढी क्लास थ्री ची पोस्ट एवढी म्हणजे पोलीस भरती एवढी अवघड झाल्या.
हा हा झालं ठेऊ काय आणि आणि लावु बोलणार.
आणि लाव आता हाय मोकळाच आहे मी. लाव. झाल्यात अकरा मिनिट. थांब ए एक दोन मिनिट थांब माझं एक दहा सेकंद परत म्हणायलां नको माझं दोन कॉल. चुकलतं आणि हे होईल ते होईल. माझे दोन कॉलस आहेत एकशे साठ रुपये गेलेत.
हा झालं कट कर आणि लाव परत आणि.
हां.